हम्म.. हा, आता सकाळी सकाळी मस्त रिजू राहिली.
हो. आज सकाळी मस्त आहे, नाही तर बाई दुपारून काहीच चालत नाही ना, काल तर एकही कॉल नाही लागला माझा.
नाही चालतचं नाही ते.
हम्म.. हम्म.. तुम्हालाच तर लावला होता, तर तो तसाच गेलाय.
हाव का म्हणून ती पाच झाली.
हा म्हणून पाच झाले.
ते त्याच्यासाठी पहिले पास लागते रेंज वगैरे सगळं आहेऐ की नाही पद्धतशी.
हा म्हणून मग मी लावलेच नाही म्हटलं असेच जर जातील तर मग काय.
नाही नाही काही कामाची नाही गोष्ट. पेमेंट होता कही नाही मग काय त्याच्यापेक्षा दोन दिवस लेट झाले तर पुरले.
हो बरोबर आहे.
आता ते पहिले पहिले समज नाही काही नाही ते असेच झाले बाई आमचे म्हटलं नाही आता हे. कमसे कम दहा इेतती तरी पद्देशीर झाले पाहिजे.
हा मग त्याच पेमेंट व्यवस्थित होते ना.
हम्म.
माझेच तर आधीचे खूप खाली गेले म्हणजे सात आठ गेलेस नाही माझे असे डायरेक्ट झिरो सेकंड.
मग आमची झिरो सेकंड वरला गेली. आठ नव गेलीस ती आणि बाकीचे मग काही म्हणतात. तू अर्ध्या मतून कटले काही कसे काही कसे.
हम्म हम्म.
ते असे पूर्ण नाही झाले ना व्यवस्थित नेटवर्कची. प्रॉब्लेम येते आपल्यासाठी सांग.
हा ते बाहेर जावले लावले की नाही ते कॉल तर अर्धे अर्धेच गेले माझे. म्हणून म्हटलं आता लावायलाच पुरत नाही.
पुरत नाही ते कोण की आपलं त्यात नुकसान होऊन जाला आणि ते काय कॉल. पूर्ण करून का फायदा थोडी आहे मग इतना इत.
तेच ना मग. ते मग ते धरतही नाहीत ना गिंतीत कोण की एवढे कमी असले तर. ते त्यातलेच तर कट काटपुट करून किती कुरतात मग काहीच नाही उरत.
पैच नाही उरत. हम काय ते काही एवढं काही टार्गेट देणार नाही ते तीन तीन हजार काही एखाद्यालाही देत नाही ते काढतात. थ
पुरे तीन कोणालेच नघ भेटत.
कोण आलेच नाही भेटत कारण की सगळे जच वईल.
हम्म.
क कश ना कश.
हा पहिलं मस्त होतं टारगेट. आज बनवलं.
हम्म.
आज गोबीची भाजी.
आज काय लवकरच स्वयंपाक केलाय काय.
स्वयंपाक आज आमच्याकडे नाही आहे सासूबाईकडे आहे. प्रॉब्लेम आहे ना ग. हम्म.
हम् बरं हाय सासू करतात.
म्हणून मग सासुबाईंकडे नाही तर एवढं होत नाही कधी. का पण सकाळी सकाळी कामच कररतात.
हा कामच पुरतात ते करता करताात जाते एक तर सगळे. टईमर जेवंत पाहिजे.
हो ते अकरा वाजेपर्यंत तर मग माझे कामच पुरतात झालं नसतं फोन लावणं.
नाही होतच नाही ते.
हम्म पण आता तरअधिक कामी आहे म्हणून मग चालू आहे.
हम्म आता आम्हीच तर पाच वाजता उठलो तेव्हापासून चालू असता. त आठ वाजेला होत नाही र कामपन.
बरोबर आहे ना म तुम्ही लवकर उठता म्हणून तुमचे सगळे काम लवकर होतात समजा
हम् आता तेले जावं लागते ना मग आपल्याला डबे तर करावेच लागतात उठाच लागते उठावं तर वाटतच नाही कारण की झोपच रात्रीच तो दहा अन साडे दहा वाजता झोपेल तो सकाळी चेवच नाही येत डबेच्यान उठावंच लागते
हम्म हम्म
त्याच्यात लेकर शाळेत जातात ते ले उठवाच लागते तेही उठत नाहीत बई सात त जे लोक मंग ते उठले की ते द्यायची धून
हो हो
साडे सातले शाळेत जायलागते अन काय पावणे सातले उठतात आणि पाऊण घंट्यात काय होईल
नाही
हे तर तेच करता करता ज ते नाही करून दिलं मना ना ती उठले की त्याचीच त्याच्याच नादात रहाय लागते
एक घंटा तर असच जाते त्याच्याच नादात जाते
नादात जाते कारण की नाही करून देत आंघोळ तर मनान तर मंग पुरा अर्धा घंटा घेतात
हो बरोबर आहे
मग एवढा टाईम नसते ना समजा अर्धा घंटा घ्यायला
नाही नाही मनानं म्हटलं की मग त्याच्या मनान तर पुऱ्यासाठीच बसतात शाळेत जायचं कामच नाही
कामच नाही फटाफटा होतय नाही सगळं करून द्याय लागते ना मग
हा बाथरूम मध्ये गेले की निघतच नाही ते मग अर्धा एक
निघतच नाही आता तरी लय बर आहे थंड लागते पाणी तर
हो हो
उन्हाळ्यात नळ चालू केला की बंदच नाही होत शावर चालू केलं की शावर ही बंद नाही होत
तेचं ना मग
बंदच नाही होतं ते कारण की तेर चांगलं लागते ते पाणी
हो
बसतात घेत ते पाणी सांडवता कमीच आहे आणि ते काय अंगावर थांबते पाणी
नाही
दोन पाणी सांडवतात आणि तिसऱ्या दिवशी नळतात तरी पाणी
हा नाही हे लेकर मग करतात ना
दोन दोन टाईम अंघोळ्या करणारी सकाळी करा संध्याकाळी करा झोपते जागते आंघोळ्या करा
हा हो हो
एक तर झोप नाही लागत गरम लागते समजा तर ना आता आपल्या घरी गरमच लागते बरं बाई रात्रीच दिवसाच चांगलं लागतं पण रात्रीचं गरमच लागते
हा ना
वापस चालते खाली तर असं वाटते की काय
हम्म ते मग आंघोळ केली की फ्रेश वाटते थोडंसं
हम्म थोडा वेळाचय ते काय पण मग करा वाटते तर करू द्या
हा हा तुम्ही हा सांगली होते मगच कायची त
काय बाजी तसं आहे आता बोलायला काय आपल्या जवळ असंच बोलायला किनी आपल्याले.
हो.
दुसरं काही नाही ईना.
नाही. तुमचं ग्रॅजुएशन कंम्प्लीट होईल का मग?
हम्म नाही. माझं फर्स्ट इयरच होईलय.
हो काय.
मी आय टी आय का केलं होत.
हो काय.
हम्म. फस् ऍडमिशन केली होती त्या मुक्त विद्यापीठ मधी.
हा. हा.
आणि इकडे आय टी आयला ऍडमिशन केली होती.
हा काय कोणता ट्रेड घेतला होता मग?
माझा ट्रेड होता वायरमण.
हो का.
हम्म.
झालंत मग कंम्प्लीट दोन वर्षाच.
कम्प्लीट झालत. कंम्प्लीट करून एक वर्ष घरी होती मी.
हो काय. हम्.
हम्म. लग्न ठरलं न कॉल आला मध्ये. अपरेन्सचा मग काही केली नाही अपरिन्सला दूर होत तिकडे. मलकापूर साईडला.
हा काय.
हम्म. मग काय केलं नाही आधी आता एवढ्या दूर आपल्याला - - आणि लग्नही होत दोन दिवसान. ते दोन दिवस अगोदरचा कॉल होता. दोन दिवसांनी लग्न होतं. मग कसं जाणार समजा आता एकदम सगळ - - तयारी झाल्यानंतर रद्दही करता येत नव्हतं ना.
नाही.
रावतेला मग काय गेले आणि परत मग लग्न झाल्यानंतर टाकलं तर मग लागलं नाही असं झालं ते.
मग ते तसच होते. कामात काम सगळंच निघते नाही तर
हम्म. नाही तर मग काहीच नाही होत. आणि आता आम्ही पाच जणी होतो ना. आमच्या त पाच जणीपैकी माझाच नंबर लागला होता.
हो काय.
अन् मले जाता नाइ आल.
होना.
असं झालं ते परत मग टाकला एका वर्षानंतर तर मग काही नाही. मग जागा निघाल्या समजा एका वर्षाने मग टाकलं. तर मग काही जमलंच नाही. मग नंबरच नाही लागला.
हो ना. तसच होत. माझ ग्रॅज्युएशन कंप्लीट हाय.
हा. इथच मध्ये
हो वरवटलाच.
हम्.
हम्म. बिकॉम होत माझं.
हा ना ती वरवटची शाळा पण आमच्या इथं आलेली होती ते सर होते एक वरवटचे. हा. ते आहे - - चालू आहे म्हणा ती शाळा
हा ना.
पण ती वरवटचीच होती कोणतरी त्याने उठून उभं केला ते
हो काय?
हम्म.
हस्ति नापूर नच
आहेत ना सरच आहेत ते मग ते कॉन्व्हेट वगैरे काढलं पहिले कॉन्व्हेट काढल मग नंतर शाळा काढली. पहिली ते बारावी काढली.
हम्म हम्म.
पण मग त कस आता लोक कमी याच्यात जास्त जात नाहीत. कोणाली असं वाटत. पैकी नाही मग आ इथून जळगाव किती दूर आहे म्हण मग तिं पाच किलोमीटर तिथं चगल्या शाळेत नाही टाकायला.
हा मग तेच आहे ना सगळ्याचं तसंच आहे ना.
जेले बाहेर जायला नाही भेटत त नाही टाकले.
हा हा.
म्हणजेरी जायला भेटते त ते कशाला टाकतील.
हा बरोबर आहे.
ते बाहेर गेल तर तेवढं फ्रेश राहिते. इच्छाच यथं इच्छाचथं ते जते ना शाळेसारखंचऊन जाते ना ते कॉलेज बी
हो हो.
रोज इच्छ इथ जा इचच्या इथं जाते बाहेर गेलं तर असं मनोरंजन होते.
होा सगळ्याच तसच आहे मग
आणि त्या वेळेस तर मणा जळ गाज होतं इथून होतंच मना कॉलेज पण मग
हम्म हम्म.
हम् आता झालं तर आताही पोट्टे काही नाही पाच सहा पाच सहा असतात कोणी जास्त टात
तुम्ही सुनगावच्या आहे ना.
हा सुन घावचित जाम.
हा काय काय सरनेम आहे मग तुमच्या बाबच हा ओके माझी आत्या पण असते धर्मीच्या इथं.
अ कोणा धर्मीेच्या घरी
शशराव धर्म
हा का ती आता का तुमची शष राव धर्मीची ते अ लक्ष्मी समजा त्याची बाई.
हो हो.
आताय ग ती माझी वहिणी येते तेी
ह ते माझी हत्या आहे त अशी जाडजुड आहे.
हा खूपच जाडी आहे त्याची ते सुून अटचीच आहे ना नाना पोडची ते जयमाला अ राऊतची हा.
हा त्यामध्येझ्या हा ना हा ना.
आत आहे आहे ना.
हा मजा आता येते सखी आात येत.
हे सध्यते हा. बर ते आमच्याच बाबाच्याच घरातले घर आहे.
हो काय?
अन वैन येत मला
हा ना ना तेच तर म्हटलं तुम्ही धर्मय म्हटलं म्हणून म्हटलं ह माझी आत्या पण धर्म असत.
हा ना बरं ना. चवळखीच निघते सगळं पण आता आपण समजा एवढं ओळख काढत नाही
हा हा बरोबर आहे
आता आता जो टाईम आहे म्हणून आपण
कााईम आहे म्हणून चालू आहे नाही
नाही तर मग काययचं काही म्हणजे अ अ ते सर्व समजा इकडून तिकडून नात्यातच असतात पण ते काही
हम्म हा तसच होते न ते
ओळख नसती पणालीस ते
झाले काय सेकंड
पाह ते थांबा
झाले ना
थबा थां थबा दोन मिनिट होऊ द्या एक मिनिट होऊ द्या पुरा
बरं
हा म्हणजे ते कसं आता काही नाही पंधरा सेकंड राहिले होत पंधरा सेकंड होते आता
काय म्हटलं
आता एक कॉल राहिला माझा मी करन तो आता संध्याकाळच्या वेळेस
हा हो चाल ना
हा ठीक आहे मग ठेवा
हा ठीक आहे